हॅलो
आवाज येतोय?
हा येतोय येतोय तेव्हा नव्हता येत हा. हो आता चाहा साडेचारला साडेचार ला घेतो म्हटलं आता खूप हे झालं का कॉल मग करूया चहा तू तुझा झाला?
नाही ना आज कामावरुन आल्याशिवाय कसं घ्यायचं ना एक तिला नाही करत बसत मी
नाही बरं आहे ना ते नाही तेच करायचं म्हणजे कसं किती वाजता सुट्टी होते.
कधी पण टायमिंग नसतं कधी कधी चहा पी नाही भेटत. हो ना कधी म्हणजे टायमिंगच नसतो याला कधी चारलाच येतात कधी पाच कधी सहा सात असं टायमिंग नसतं ए कधी
ह मग ते तर आहेच परत काय डबल डबल करत बसायचं दोन जणांसाठी.
ते शक्य शक्यतो पितच नाहीत म्हणा, पण एकटयाचा त्याचा अंदाज पण लागत नाही की त चहा बनवायचा. आपण पिला नाही पिला तरी काय मग म्हटलं एवढं
हा एवढं काही चहाच आहे आजकाल तर एवढं हे ना राहिलंय म्हणजे मला पण मिळतं हो तूप पारथवाच असा हाय.
आणि सकाळच्या पीती त्यामुळे नाही मला मग एवढं काय वाटत, पण दिवसभर नस नसला की मगं डोक जाम होत.
घेऊन टाकायचा ना मग. थोडस अर्धा अर्धा कप, हो स अस, हा, नीस हा नाई. ते काय जास्त चांगलंच नसतं मला तर पूर्वी, पेज पात आता तर मी डायरेक्ट म पिला तर? बाकीचे पितात दुधाचा मी डायरेक्ट कोरा चहा पिते बीन कोरा हा आणि बीन सा साखरेचा पीत होतो, जो पण बीन साख खरेचा पिते हा नाही तर मग ग्रीन टी घेते, मग काय हा. हा म्हणजे मलाही काही असं चहाचं हे नाही एवढं, घेतलं तर घेत घतलं नाही घेतलं तरी काय फरक नाही, हो. नाही पूर्वी हा, पूर्वी लाग नाही नाही ते चांगलंच आहे तो बी दोस्त नाशता तो खरंच चांगला असतो, ते बाहेरचं बेकरीचं वगैरे खाण्यापेक्षा चहा चपाती हा नाष्टा चांगलंच असतो, मुलाबाळात काय हा बोल ना?
ते सवय एकदम अशी वेगळी
नाही चांगलं आहे ना चांगली सवय आहे ती, म्हणजे आजकालच्या मुलांना लागेल की नाही काय माहित पण तू खाते तर उद्या तुझ्या पिलांना पण लागेल सवय.
ग अस म्हणजे दुकानात न काही आणून खाण्यापेक्षा
ते ते काय काय टाकतात ते म्हणजे सोडा नाही टाकत आपण तरी घरी बनवलो केक. तो सोडा टकतो. ते सोडा सुुद्धा नाही टाकत म्हणे ते वेगळंच काहीतरी असतं त्यांचं कॉस्टिक सोडा वगैरे सारखं. म्हणून त्यांच एवढं छान फुलत ते. म्हणून ते बेकरीच तर एकदम थोडसच म्हणजे आम्ही पण नाही खात जास्त.
हा मीच म्हणजे कधीतरीच आणते बघा जर खाऊ वाटलं ना बिस्किट वगैरे तर आणते.
हा, बिस्किट वगैरे न?
हा आणि खारी कस, ते जास्तच खारीन वगैरे होतं. आणि पित्त तर जास्त होतं खारीमुळे.
हो के म्हणजे ते बेकरीच मैदा वगैरे पण चांगलं नाही ना आरोग्याला, त्याच्यामुळे मग, हेच आहे.
आणि आता कशे बनवतात कशे नाही.
हा ते आपल्याला माहितच नसत ना, आपल्याला ते अंदाजच नसतो तो. ते कसं बनवतात काय बनवत, हो उघड बागडं कसं इथेच आहे, हो, तेच ना आमच्यात न का नाही आता, चहा पाणी, चहा पाणी झाल. का मग थोडंसं गहू निवडणं चालू आहे. थोडेसे गावाचे हा घरचे गहु असतात आमचे.
हा, तुमच्याकडें काय पिकतं जास्त सगळ्यात?
तिकडे म्हणजे म माझं सासरी इथून भरपूर तीन चार के अस म्हणजे दीडशे किलोमीटर लांब आहे सासर
एवढं लांब?
हम्म. आणि मग इकडे मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे होतो ना? तर मग इथंच म्हणजे आता इथं तस इथ थांबलो आम्ही मग इथच घर घेऊन टाकलं. के -लांच्या शिक्षणा सा साठी होतो मग. मग - - इथंच राहतो गावावर शेती वगैरे जाणं येणं अधूनमधून अस
हाव का? आमच्याकडे जास्त जास्त करून ओसना आणि पावसाळी भुईमुग असतो ना ते शेंगदाणी वगैर ते जास्त असत इकडं
हां ना? ते आमच्या इकडे तर ना? अ हे काय म्हणता त्याला म्हणजे तसं तिकडे आता सोयाबीन मका हे जास्त पिकत.
हा.
म पावसाळ्यात म मग नंतर गहू असत हिवाळ्यात.
हो इकडं पण असत ना गहू पण एवढं नाही पिकत.
नाही इकडे मग आमच्याकडे भर पुर असतात गहू.
कसं म मापातच असत. आता आज ज जराशा आल्यागत झाला पाऊस. पण अजून तसच वाजतोय ढग वगैरे जराशी
हो ना? काय महीत सांगता नाई येत. आज इकडे पण झालं आहे वातावरण. पण पडत काही नाहीय तो. हम्म.
आणि कोल्हापूरच्या तिकड आहे जऱ्या पैकी पाऊस.
हाय तो पावसाचाच भाग आहे ना? तो भाग पावसचाच आहे. त्याच्यामुळे टेन्शन नाही तिकडे. हम्म हम्म. हम् ते हो ना हम् जा जा इकडे पण म्हणजे वातावरण एक पडून गेला चांगलं म्हणून थोडंसं झलंय थंड हम्म.
रात्री तर आमच्या समोरच्या बिल्डिंग मधून ना? ते पाण्याचे ड्रम असतात ना? तेच आणलेले भरून. दोन्ही पण बिल्डिंगमध्ये. म्हणलं ल का कि ती अवघड झालं म्हटलं आतापासन यांची स्टार्टिंग चालू झालं अजून उन्हाळा म्हणजे संपला पण नाही व्यवस्थित.
हो हो ते तर आहे. उन्हाळा ब कारण ते नाही पाऊस पडून गेला असता का मग लेव्हल वाढून जाते.
हा ना. पाऊस पडला असताना बरं झालं असतं माहितय का आता लय अवघड हुणार हाय.
हो ते तर आहे. ते तर आहेच बा पाऊस पडला नाही इथ त मग पाण्याचा प्रश्न येतो सगळंच इथं गरम होतं वेगळंच. सगळंच ए हा तेच ना.
का ते मीटर वगैरे चेंज केल त्यामुळे लाईटेचे ते बिलिंग एवढं येतय ना काय बोलायच नको. पहिली याच दोनशे तीनशे रुपये आता हजार रुपय शिवाय लाईट बिल ईना.
पण मग तिकडे ते आदानींचे मीटर ते पण बसवलेय का? ते नवीन मीटर पण मग आपण जर सांगितलं नाय बसवाय च तो चालतो ना ग तसं?
दोन गेल्यात अहो नाय म्हणे जबरदस्तीच.
करायची हो ना? नाय कंप्लेंट केली तर म्हणे तस करू नाय शक म्हणे ते असं मी कालच ऐकलं बर म्हणतात
की बसू नका वगै तर ते म्हणे नाय कंपल्सरी बसवायचंच हाय आम्ही हा मीटर न्हेतो मग काढून.
आम्ही त कंप्लेंटच करू म्हणाव असं सांगायच आता बसवलं गेलं आता भाड्याचंच हे ना रूम.
हा इथं भाड्याचच हाय गावाला आहे ते पण इथ पण लाईट बिल आता आम च्या दोघांच किती लाईट बिल येतय. सातशे रुपये घेतात तरी पण. आणि काहीच नाय आमच्याकडे.
हा पण मग आता पर तेच ना पर्यायच नाय ते सांगतील तेवढं भरावंच लागेल.
वच लागत.
घर मालक शेजारीच ए का?
हा ते खालती राहतात आम्ही वरती राह
हा म्हणजे एकच मीटर असावं ना?
हो एकच मीटर ए ना जर सेपरेट सेपरेट असतं ना तर बरं पडलं असत.
प मग चारशे पाचशे पर्यंत जास्त नाय येत गिजर वगैरे नाहीये.
नाय नाय.
हा हा मग तरी मग पाचशे
आणि लाईटीचं पण आम्ही काय करतो एक आता जर समजा आम्ही हॉलमध्ये बसलोय तर किचन मधला बंद करतो. आणि बाहेर बाल्कनीत बसलो सगळच बंद करून ठेवतो बालकणीतला तेवढा लाऊन ठेवतो मग जास्त लाईट पण युज होत नाय आम्हाला.
पण मग तेच ए ना आता त्यांना म्हणजे तुम्हाला फक्त द्यावं लागतं असं काय नाय वेगळं मीटर नाहीये तुम्हाला?
हा नाय ना.
हम्म. तेच ना. ब वेगळं मीटर असतं मग नसतं पण ते आता काय घरमालक लोकांवर हा. हा घर मालक लोकांवरच असतं ते. आता आमचं आमचं पण दिलेलं आय एक फ्लॅट भाड्याने. पण मग ते कस सेपरेट ए. ते लांब आहे आमच्या घरापासून थोडं म्हणजे थोडं जवळ ते पण असं वेगळंच मिटर हाय मग
हम्म हा इकडं पण असत्यात प्रत्येकाची वेगळी यांनी केलेच नाही म्हणजे त्यांनी हा विचार केलाच नव्हता. की आपण रेंट न देऊ वगैरे
हम्म हम्म हम्म हम्म तेच ना हम्मम्. तेच ना जाऊ दे मग काय नाही आता जाऊ दे निघून जातात ना.
आम्ही करणारे चेंज, हे म्हटलंत बिल्डिंग मध्ये घ्यायचं बिल्डिंग मध्ये बरं असतं आपलं.
हो मग अरे फ्लाईटचं चांगलं राहतं सगळं व्यवस्थित म्हणजे काही कुणाचं ताण नसतो कुणाला.
हा ते थोडंफार करतात फ्लॅट वाले पण, पण कसं ग बाकी
हा इथल आहे. बाथरूम स्वच्छ आता आपण ठेवतोच कि ओ. पण येऊन बघणार वगैरे काय काय केले रूम मध्ये. आपण ठेवायचा तर प्रयत्न करतो, आता शेवटी आपण राहतोय म्हणलं
हो कालच येऊन गेले.
म्हणून मग हा मग कुणी येऊन बघत नाही आता आम्ही तर. कधीच जात नाही बघायला.
आणि ते कस बर पण पडत. कंटिन्यू आता किती पण वर्ष राहावा काय प्रॉब्लेम नाय. आणि हिनी जर मीटर नाही ना म्हणजे चेंज केला, तर आम्ही चेंजच करणार आहे रूम. आता दोन दोन रुमांचं पाच हजार म्हणजे भरपूर होतय.
हो मग काय वन बी एच के मग उलट तीन रूम येऊन जातात, किचन वेगळं होऊ जातं. हॉल वेगळा होतो.
आम परत जरा व्हाच मोठं पाहिजेच, ना दोन रुमात किस्त बाळ खेळायचं.
आणि सगळी येणार परत राहायचं वगैरे पण प्रॉब्लेम येतो.